हॅलो. हॅलो. ह.
कसा आहेस भवा जेवलास काय?
आवाज यायलाय काय?
यायलाय की.
थांब हा आवाज वाढवतो कमी आहे म्हणून हॅलो.
हॅलो हा यायला आता आवाज.
यालाय.
यालय व्यवस्थित यायलय एकदम चांगलं नीट.
नीट यायलेय काय?
हा निट यायलेय.
हा आणि काय जेवलास?
जेवलोय कि, तु जेवलास काय?
अ जेवालतो मी.
कॉलेज मध्ये काय काय शिकवलं आज? कॉलेज मध्ये काय काय शिकवलाज
कॉलेज मध्ये आमचं आता चालू आहे आपलं काय म्हणत्यात त्याला अ आमचं सर हे शिकवालय काय म्हणत्यात त्याला आता. अ ज्यावा शिकवालाय. त्यानंतर कॉम्प्युटरचं शिकवायला आर्किटेक्चर.
माझं ऍडमिशनच झालं नाही डोमेशियल म्हणून
घेतलं नाहीस काय अजून.
नाही घेतलं एक लाख रुपये.
हेच स्पीकर करण्याच फॉर्मेट नाही आहे का स्पीकर करा. नाही स्पीकर करायचा स्पीकर होत नाही.
काय माहित नाही आता .
हॅलो.
हॅलो. आता लय काय बघाय लागलोय. जंतर मंतर मध्ये प्रोटेस्ट तेन चालू आहे स्टुडंटनी केल्यात.
व्हय अरे झाले की बंद झालं बहुतेक.
व्हय बहुतेक बंद झालं ते काय पोलिस तेन मारून हाकलालतीत सगळ्यांना.
ते सोनम वांगचूक काय तर अ काय म्हणत्यात त्याला. उपवास मोडला की.
व्हय. पोलीस पाच वाजतापर्यंत त्यांना टाइम दिल ते पाच वाजता घुसून मारल्या सगळ्यांना.
दर एक स्टुडंटला मारला पाच वाजता घुसलेली आत माराय सगळ्यांना.
हू!
पोलिस तेन सगळे स्टुडंटला मारल्यात.
काय म्हणलास?
सगळ्या स्टुडंटला मारल्यात, पोरं पोरी सगळ्यांना मारल्यात.
युपी आणि बिहारची माणसं पण आल्यात की.
व्हय आत्ता तेचं बघालतो, तेच नुसत याय लागलं सगळं.
तु-तू फिरायला गेल तस नवं परवा?
व्हय गेल तो की.
कुठं कुठं गेलतास.
गगनबावड्याला.
हू!
गगनबावड्याला.
गगनबावड्याला काय आहे, खर्च किती आला तुला?
मला सातशे रुपये खर्च आला. खरं जागा एकदम चांगली आहे बघायला.
गाडी कुठलीयं आहे, गाडी कुठली होती?
एन एस वन सिक्स्टी.
कुठंली?
बजाज पल्सर एन एस वन सिक्स्टी.
हू!
जरा पेट्रोल. पेट्रोल ला पाचशे रुपये खरं सातशे पर्यंत पेट्रोलच गेलं नुसतं.
आणि नुसतं काय पन्नास साठ रुपये इकडं काय हे खा ते खा म्हणून गेले. जागा एकदम. एकदम चांगली नीट जागा एकदम फिरायसाठी. असली डोंगरच दिसते तिकडनं व्हय लयं चांगली जागा हाय.
हू पुढच्या वेळी जातांना मी पण येतो.
पुढच्या वेळी जाऊं या आपण कोकण डायरेक्ट.
हू अरे कसां हे पाऊस. कसंय नव्ह घरातली पाठवत नाहीतं आमच्या.
व्हयं मला
ते ये माहित काय, काय नाव तीच? अ काय नाव गिरी ते या गिरीयात नाव बोलते बघ.
आरे शिवगिरी.
आं!
अरे शिवगिरी.
नाही नाही ते उज्वल, उज्वल, उज्वल नाव होत बघ तेचं.
हा हा हा!
सावली सोसायटी मधला रे.
हा हा कळालं, कळालं.
ते पडलं बघ.
हा हा हा पडला ते धबधब्यामदे व्हयं माहिती की.
हा म तसं अस कसं ऐकून घरचे पाठवत नही.
व्हयं मारून पाठवून घालती. खरं तरी पण म्हटलं मी काय जाणार तसलयं करणार नाही मी.
तू तर काय एक एकटा गेलायस.
व्हयं. जागा फिरायला एक नंबर जागायं ती.
जागा हाय रे मला पण माहितं जागा भारीये खरं काय करायचंत घरातले ऐकाय पाहिजे की नी घरात.
घरातले ऐकत नाहीत मी भांडून गेलतो घरात.
घरली म्हणत्यात पावसाळा झाला की जायचं असत जरं.
पावसाळ्यामध्ये फिरायचं असतंय.
तेच की पावसातन लय भारी दिसतयं दाखवायला.
पाऊसमुळे एकदम चांगलं वाटतं फिरताना.
तुम्ही काय अ रायलेल पोहे खाल्ला काय.
होय.
कस होत टेस्ट पोयच.
चांगलं होत की.
ते आमच्या इथलंच होतं आमच्या इथ कंपनीतलं जवळच.
हो तीकळच होत का.
हम.
तिकडं तुझ खर सकाळी कसं वाटलं ते खाल्ल्यावर बस स्टँड पशी.
ये ते चांगलं होत की. मी पहिल्यांदा तिथे खाल्लोय.
मी पण पहिल्यांदा खाल्ल आहे मला माहित नव्हतं कसलं काय वाटल ते तरीभी खाल्लोय.
नाही विशाल आणि त्याच मित्र आहे ते. दुसऱ्या कंपनीला बेगट ते दो जातात .
कायम.
कायम अगोदर जात होती चार बाराला आता काय मैत नही जातय.
चांगलं वाटलं का सकाळी ते कुत्रं पाठीमाग लागलेलं.
आं
ते कुत्रं पाठमाग लागलेलं चांगलं वाटेल थ.
काय चांगलं वाटेल थ पाक भिलेलो मी येते अंगावर.
आला नाहीच.
मी काय येणार नाही आात आता परत परिस्थितीकडे.
चालत.
गपगुपान घरला याच चालतय म वाटत. आताय आता येते अंगवर
तरला कधी कधी तसं करायचं असतंय रे जर आपल्या मग. चांगाल वाटा पाहियेल कधी कधी करायचं तसलं.
अ ब् भ्या वा्टे रे.
भ्याय वाटते ते विषय आहेच बरोबर. र कधी कधी मजेसाठी तेवढं काय करायचं. आता ह्या वर्षी आणि एक गॅप पडला आहे पुढच्या वर्षी ऍडमिशन घेणार शंभर टक्के.
किती गॅप किती वर्ष झा गॅप मागच्या वर्षी पण गॅपच होत का.
हो दोन वर्ष झालं गॅप मला.
मग आता घेणारेस का नाही ऍडमिशन.
घेणार आता पुढच्या वर्षात झालं सगळं डॉक्युमेंट्स प काढून घेतले.
हम्म.
आता पुढच्या वर्षी काढायच परत.
अरे आम्ही, आम्ही पण घेणार होतो इथ एस आय टी ला, खरंऽ कि तर फी किती होत माहिती आहे का समाधान? अं ऽ एका, एक एका वर्षाचं पस्तीस हजार रुपय मागितलीत.
एका वर्षाच,, मला एक लाख रुपये मागायलतीत एका वर्षाच,, हा.
हम्म हम्म. दोन वर्षाच किती होणार? सत्तर हजार त्यात अऽ
मला मॅकेट्रॉनिक्स आनी एकऽ एक लाख रुपये मागालतीत,, एक वर्षाच एक वर्षाचऽ चार वर्षाचा हुता,, एक वर्षाच एक लाख रुपय म्हणजे चार लाख रुपय.
असं का माहीत नाही मला,, नाही तेनी म्हणले त्यातऽ चूस करायचं, आपलं कोर्सेस असत्यात. त्या डिप्लोमा मधलं कुठल्या कोर्स येणार इलेक्ट्रॉनिक्स मधलं काय, असं हुतय.
ते न म्हणला, तुला सी ए टी ला चांगला मार्क पडल्यात, शंभर टक्के तुला ऍडमिशन हुईल इकडं.
किती पडल्यात सीएटी ला?
सेवंटी सेव्हन पर्सेंट.
सि ए टी म्हणजे कुठली? आप फिजिक्स केमिस्ट्रीच नवं.
वय.
भारी पडल्यात की, मला तर साठ, अऽ
फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स.
हा तेच तेच, मला साठ टक्के पडलेत. मला साट टक्के पडलेलेत.
साठ टक्के.
साठ साठ नवं, सात.
सातं?
हा.
एव एवढं!
होय.
ओल्यान असतय ना पेपर,, कुठं नंबर पडलेला पेपर द्यायला?
आंऽ
नंबर म्हणजे, कुठं पडलेला नंबर पेपर द्यायला?
कुठं पडलेलं नाही, ते काय तर, इथं असतय नवं,
कोल्हापुरात, कोणाचं मिरजमध्ये पण असतय.
हम्म.
तुझं कुठं होतं?
काय चांगलं पडलं तर हुतय एवडं.
तिकडंऽ सांगायच ते सगळ्यां, डेट ऑफ बर्थ काय कोड वड सांगालतीत ते ते घातलं, त्यानंतरऽ पेपर चालू झाला.
काय म्हणलास?
डेट ऑफ बर्थ तेन सांगालतीत घालायला, तिकडं तुमचं पासवर्ड ते होतं म्हणल्यावर. तेच घातलं आणि झालं चालू पेपर.
नाही कमी पडलीत मला, म्हणून मी घेतलो, नाही तर मलाऽ मी का? सांगितलेलो माहित आहे काय? एक एस आय टी ला ऍडमिशन घेताना की नाय! मी ते घेणार होतो रे!
हम्म! !
मग बी टेम मध्ये सी ई टी च हे पाहिजे होत. की, मला किती सात टक्के कुठ भेट
तेच! ! म मला पण वाटलं नव्हतं की? मला एवढं पडणार! मला पण माहित होत! मला एवढं पडणार मला वाटल चाळीस पन्नास पडतील खरं एवढं! पडलेत मला
नाही कसं! होत माहित आहे काय आमच्या आमच्यातली सगळ्यात ढ ढ पोर होती की नाय त्यांना चं! ! आ! चोऱ्याऐंशी शहाऐंशी नव्वद टक्के असं पडल्यात!
आणि जे टॉपर आहेत. सगळ्यांना एकदम म्हणजे लोक
जे आमच आमच्यात टॉपवर होता. एकदम टॉपचा आमच्यात त्याला साठ टक्के पडलेत
अरे! !
अभ्यास करणारं पोरग त्याला बोर्ड बोर्डाला त्याला बोर्डाला चौऱ्याऐंशी का? पंच्याऐंशी पडल्यात!
तेच कि? आमच्या क्लासमध्ये मीच एकटा किती म्हणजे सगळ्यात कमी कॉलेजला मीच गेेलतो, आणि सगळ्यात जास्त नंबर मलाच पडल्यात.
हं! हं! बघ! ! ते काय माहित नाही कसं होतं काय? सिस्टीम होत माहित नाही नाहीतर जे काय येत नाही? अ किती किती पन्नास टक्केवर पास झाल्या, बारावीमध्येध्ये त्यांना पडल्या चौर्याऐंशी पंच्याऐंशी टक्के! ! मला पाहिजे होत तेवढं? मग मी बीटेक मध्ये घेतलेला होता ऍडमिशन
अरे आता कोण? बारावीचं काय विचारण झालं? सगळे सीएटी नीटच त्यांनी विचार लागल्या. जच! !
तेच की सिटी सिटी पाहिजे रे! बीटेक केलं की नाही त्याला सिटी रा
ते स्कीम म्हटलं आरयच कोण काही विचार झाले, सीट नसता विचारयला लागले.
आणि आमच्या बेसी बीसी एला पण सीट लागलं.
हो सुटल तस काय एकदाच.
आा! !
एक दास वड दिल तस का? दोन वेळा दिल तास?
नाही हे ज एकदा दिलतो काय ना आपलं! ! फिजिक्स केमिस्ट्री मॅथच एकदा, आणि बीसीए साठी एकदा एक.
हो! !
ते सोपं होतं सोड त्यात जे आहे जनरल नॉलेजचे, प्रश्न होत.
अ! ऐकलोय नवीन गाडी घातलायस! !
हा! !
ऐकलो ना! !
व अ कायमार हेम वेत रे! ! तुमच्यासारखं नाही आहे!
माझं पण येमवर राले का?
काय महाग पडले एक एक तीस पडलं.
एकतीस.
हा!
मला मला दोन दहा पडलं.
अ तुझी गाडी बघ माझी गाडी बघ.
तरी पण बक्की मारदा केवढं महाग पडलं. तरी पण बघकी केवढं महाग पडलं लय झालं ते.
तीन वर्ष हाय नव तुझं?
होय तुझं किती वर्षचा आहे?
माझ पण तेवडच. तीन वर्ष तीन हजार इ एम एय.
मला पाच तीन वर्षाचा पाच झाला इ एम आय हाय.
हम्म मग तीन वर्षाच,